हॅलो
काय करताय
का नाही बसली गच्ची ती
हा हा हा
ह
बाकी काय चाललंय
मा हे नाही यच रोजचच आपलं तुमच झाली कामे झाली -
उन्हाळी कामे झालीत उन्हाळ्या आता पावसाळा आला ना-
हा- झालं बा अस काय केलं पदार्थ तयार -
आम्ही पापड केले हचे तांदळाचे पापड वाफवलेले - आणि - चिप्स केले बटाट्याचे -
हो हो -
आणि आमच्या मम्मीना पण - केले गावाकडे भरपूर काय काय -
हो का -
सांडगे- उडीद पापड असं बनवले त्यांनी-
हो हो - उपवासचे काय पदार्थ ब उपवासची काय काय पदार्थ बनव-
मी फक्त बटाट्याचे चिप्स बनवलेत.
हो का-
हम्म.
म्ह ते शबुदाण्याचे वगैरे नाही बनवत का?
ते मम्मीन बनवले मी बनवलं नाही मागच्या वर्षी बनवलेलं आहे अजून.
हो हम्म.
त्यामुळे बनवलं नाही मग ते परत संपणार नाय- आम्ही आता जास्त लोक नसतो. त्यामु ते आम्हाला तेवढं पुरतय - त्यामुळे जास्त बनवलं नाय. आणि जर तेलकट वगैरे नाही खात कधी तरी- तोळतो वगरे पा त्यामुळे नाही जास्त बनवलंय त ते थोडे पापड- नाय ते थोडे मागच्या मागच्या वर्षी बनवलेले अजून आहेत म या वर्षी - ते थोड थोडंच बनवलंय.
हो ना.
तुम्ही काय काय बनवलंय.
काही नाही उडदाचे पापड बनवले काही ते गावाच्या कुरड्या बनवल्यात.
हा गव्हाच्या कुरडया.
हम् हो हो चीक बनव-
कितीी कशी प्रोसेस आहे ती आम मी कधी बनवलच नाही ते.
ते काय गहू भिजत घालतात. ते वाजेल. ते दळण दुसरं नंतर पाणी बदलायचं एक दोन दिवसांनी. ती त्याचा चिक काढ दोन दिवस.
दोन दिवस का सात दिवस.
नाही ओ सात दिवस खूप होतील एवढे सात दिवस नाही.
ह ना हा हा दोन दिवस आज भिजविलेत. तर उद्या परत पाणी चेंज.
हा आणि मग परवा आहे ना दळून. उपसून घ्यायची आणि मग दळायची तो चिक काढायचा गाळून घ्यायचा. कपड्या नि गाळतात नाही नाही मशीन असतं. तर त्याच.
हा हा म्हणजे ते चक्कीवर जावं लागत असल.
वेगळं मशीन असतं ते कुरयाड्यावाल्यांचं.
हा हा.
हम्म.
मग त्याच्यावर ते दळायचं.
हो मग तो चिक कपडेनि गाळतात.
मग चिक वेगळा आणि त्याचा वर
याच बोला ना देवरच देवरचं आणि नाही हम. हो कपड्याने. जातसं. अभ्यास अभ्यास लवकर ये. हा ये पदू हे आलं. हा नाही ब तु चिक आहे ना मग हो बरोबर चिक ठेवायचा तो पण एक दिवस ठेवायचा पाण्यात.
हा म्हणजे ते निघलेला चिक पण एक दिवस पाण्यात ठेवायचा भिजत हा हा हा.
स.
शिजवायचा.
हम्म. विनय बाळा.
तेवढ्या किती पाणी म्हणजे केवढा च
ते हा हा ते नावर मला पण नाही माझ्या आईस पण होती आम्ही पण होती आय
हा हा हा
म्हणजे ते काय ते रो खूारघड
हा तेच म्हणून आम्ही कधी बनवलं ते गव्हाच्या ह्याचा करडया पण ते खायला छान लागतात ना
ला हम्म
जरा अवघड प्रोसेस आम्ही पण ते त वाफेवरचे तांदळाचे पापड बनवतो ना पापड्या ते पण असच त्याला भिजत घलाव लागत सात दिवस तांदूळ भिजवावे लागतात सात दिवस भिजवतो आम्ही सात आणि मग ते उन्हात सुकवतो पूर्ण आणि मग च चक्की वून त्या पीठ करून आणायचं बारीक बनवतय ते पापड
ह
तांदळाचे पापड बनवताय का तुम्ही
इ
हॅलो हॅलो
ह
हॅलो
हो
तुचा आवाज येत नाही हो
हॅलो
हा आता येतय तुम्ही बनवता का नाही तांद्याचे पापड कामंत
आमची सोपी पण
हा हा हा
तु ह
तुमचा आवाजच येत नाही टयमाला
कसला वेगळाच आवाज येतोय
मला व्यव नाही हो मला व्यवस्थितवा ज येतोय
असं ' कायतरी चालू हाय तिथं कामाचा आवाज येतोय, तुमचा आवाजच येतं नाय.
नाही.
अहं..
नवीन सांगता?
थोडा नेटवर्क प्रॉब.. अं नेटवर्क चा प्रॉब्लेम हाय वाटत. तुम जय ती.
नाही मला येत.
मलाच तुमचा आवाज येत नाही, थोडा थोडा येतंय. कधी प स्पष्ट येते. हॅलो, हा आता आला. आता आला.
अं काय होत? काय माहिती? अहो गच्चीवर हाय तरी आवाज येतं. नाही टेरेसर आली मी बोलण्यासाठी. हा. काय नाही म्हटलं,
तेच मी म्हणले तुम्ही तांदळाचे पाप पड बनवता काय? ते मला ऐकालाच नाय आलं तुम्ही...
आमच्याकडे तांदूळ धुतात, सुकवतात. त्याच पीठ करून आणायचं आणि ते नैका नाचणीचे पापड कसे करता खिशी घेऊन?
हा, हा, हा, नाय माहिती. नाचणीचे नाय माहिती मला. तांदळाचे महिती हाय, आम्ही ते वाफ कोन बनवतो?
ह आमच्या.. आमच्याकडे वाफवून नाय बनवत, आमच्याकडे हाय ना
ते. खिचे पापड कां?
हा, हा, हा, तेच. तेच खिचे.
हा, हा, खिचे पापड माहिती हाय कीं.
तशे बनवतो आम्ही. तांदळाचे पन तसंच बनव का आणि नागलीचे पन तसेच बनवतात.
नाचणीचे का?
हो हो नाचणीचे पन.
ह ह हम.
हम्.
आम्ही खित्ते नाय बनवत, ते फक्त वाफवतोय आम्ही म्हणजे ते भांड्यावर ठेऊन वाफ फवायचे आणि उन्हात टाकायचे. हम्.
हम्म.
ते पण छान लागतात खान्यास.
हम्म.
अजून काय बनवलं तुम्ही? सांडगे.
हो सांडगे. हा सांडगे, उडीद पापड
हम्.
हा लागतात ना, बरे असत भाजीला
आज उन्हाळ्यात लागतय, पावसाळ्यात खायला आवडत ते तसं कायतर ते तळलेल.
हम्म आता बघा ना पा पाऊस
हा हा. पाऊस चालू झाला की खाऊ वाटतय.
हम्म. आता पाऊ
आप पाऊस चालू झाल्यावर तेलकट अस तळलेल पदार्थ खाऊ वाटतंय.
ह. बाकी, काय म्हणताय? बाकी, तुम्ही काय बनवता आज? तुमच्याकडे अजून काय स्पेशली
आमच्याकडे काय! लोणचं बनवतात आता, पाऊस चालू झाला की
हं हं. लोणची तर आमच्या इकडे पण बनवतात.
हा ना.
हम्म! तुमच्याकडे आंबे कोणते आहेत? आंबे कोणते असतात?
आमच्याकडे आंबे हापू हापूस आंबे, कलम पिकेलेले आंबे, कलम केलेले झाडाला असतात ते आंबे, परत आपले रायवळ आंबे साधे
हा हा.
ते पण आंबे आहेत आमच्या गावाकड. फणस काजू, परत काय? काजू आहेत, आंबे, फणस आहेत, करवंद आहेत. सगळ हाय गावाकड. गावाकडे गेल की सगळ भेटतय. खायला.
हा, बरोबरे ना.
हम्म, आता आलो आम्ही गावावरून सगळं खाऊन आलोय आता.
हो, का किती दिवस गेले होते गावाला?
एक महिना गेलो होतो आम्ही.
अररे बापरे! मजा केली मग?
हा एक महिना गेलो होतो. आता आजच कालच आलो आम्ही आज सकाळी आलो.
माहेरी का सासरी?
सासरी दोन्ही पण.
हो का?
हा.
हम्.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळे येतात ना इकड गावी.
हा, बरोबर आहे ना सगळ.
उन्हाळ्याच्या सुट्टीत.
हम्म, बरोबर मजा पण वाटते.
मज्जा वाटते. हा सगळ्यांसोबत असलं की मजा वाटते एकट एकट असलं की मग करमत नाही.
तेच ना आणि त्यात छोटे मुलं असले की छान वा
हा, सगळे असतेत कोण लांब लांब असलेले ते पण येतात सुट्टीला सगळे. चालेल परत करते तुम्हाला फोन मे.
बरं बर चालेल.